हॅलो
कॉल आला म्हणलं.
झाला का?
तसं काय एवढ्या लवकर?
कटला बरं.
ते गाय रेंज गेली वाटतयं.
बोलला नसल .
हम्म बोला.
नको ते कव औषधाचे हम्म.
लाव रेकॉडिंगला तू पण.
नाय रे.
हम्म.
ते ते करतात आहे, ते करत असतील.
ते करतात.
हम्म.
आन सर अंगोळ आम्ही काय ना इकडे औरंगाबादला होतो.
तिकडे केव्हा?
नावना
वापस कधी?
वापस पाहू आता एक-दोन महिन्यात.
म का
ह्
ते
तुम्ही कधी याय लागले?
हा तिकडे कॉलेज आहे का चांगला?
कॉलेज का?
हम्म.
अरे कॉलेज एक नंबर आहेत इकडे.
हम्म आता तिथे येणार यायचा पाहात होतं.
कशाला
एम आय टी चा कॉलेज.
एम आय टी लय कोपऱ्यात येते.
कोपऱ्यात आहे का?
ह
कुटी जवळपास कोणत्या एरिया?
नाय आता बीडबॅग पास .
तिथे ॲडमिशन घ्यायची होती?
हाव का या ना चांगला कॉलेज आहे.
ते कसं मोठं म्हणजे हाय.
तर इंजिअरिंगसाठी आहे?
म्हणजे सि टी थ्रू आहे का ते का?
कशा लागती पैशे दिलेत.
हो तेच म्हटलं स्पॉटम ऍडमिशन स्पॉट ऍडमिशन घ्यायचं विचार होता.
स्पॉट मध्ये काय?
हम्म.
चालते ना घेऊन टाका.
पी के जी असल जवळपास?
पी काय असल एक दीड लाख.
बघ
हा हो फी जास्त आहे जरा काय एवढं हे नाय.
वर्षाजी ना.
हाव वर्षाची खा राहायची आ ती अलग
हम्म. हम्म ते परवडी .
परवडते का काय परवडणार नाही एवढं. स्कॉलरशिप घेऊन टाकायची.
स्पोर्टली भेटत नाही वाटतं म स्कॉलरशिप.
स्पॉटली नाही भेटत स्पॉट मध्ये जास् त करून भेटते वाटतं आपल्याली कॅटेगरी.
भेटते का?
हाव.
विचारून पाहा लागेल चौकशी करा लागेल थोडीफार.
काय चौकशी कराव आता अजून एम जी महाग आहेत. तिकडे नाही तो इकडे.
असं हम्म ते गव्हर्नमेंट असल ना.
कोणतं
एम आय टी चा
नाय-नाय प्रायव्हेट आहे ते.
प्रायव्हेट आहे का?
प्रायव्हेटस सगळे एम जी म प्रायव्हेट आहे.
मला गवर्नमेंट आहे.
हम्म. गव्हर्नमेंटचा काय आहे सगळे गव्हर्नमेंट तरी तेवढाच पैशे लागते.
तेवढा का?
दहा-वीस हजार कमी.
गव्हर्नमेंट असते तर पास काम नव्हतं काय अडचणी येत नव्हती समोर.
तसं गव्हर्नमेंट मला शिकवत नाहीत बरोबर.
अच्छा
हम्म.
प्रायव्हेट मध्ये करून घे जा.
प्रायव्हेटमध्ये विषय काढून देतात सगळं.
मंग तुमचं कॉलेज कोणचा म्हणलं?
आमचं गवर्नमेंट नावचं ते त्याचा.
हम्म.
गवर्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज.
. ऑटोनामस आहे कसं?
हाऊ ऑटोनोमस आहे.
अच्छा
त्याचं काय एवढं हे नाही. स्वतःच पेपर, काढते स्वतःच फेल करते.
बरं आहे मग चांगलं आहे.
हम्म, चालू आहे आता कसं तरी.
ओके. . किती बॅट राहिले मग यावेेळेस?
बॅकचा काय बॅक निघून झालं. तुमचं काय चालु हाय?
ते जरा बारावी झाली सध्याच
सध्याच झालीया.
हम्म.
तुमची बारावी तर लय सध्यात चाल्ली हो.
हम्म जॉब साठी अप्लाय करा म्हणलं कोणच्या तरी.
ना एखाद्या कंपनी
हम्म तेच विचार आहे.
कंपनीत काय इंटरव्यू घेतात, ‌ नाही आला तर गेलं.
ॲपिरन्स लागते ना त्याला.
ऍपिरियन्ससाठी करदा डे कारण ते डिग्री लागती तेले.
अच्छा.
हम्म. एक वर्ष राहिले अपिरियन्स.
हम्म नाही ते आपलं एक्सपिरियन्सच सर्टिफिकेट जरी घेतलं तरी घेतायत वाटतं ते.
हा सर्टिफिकेट ते देतायेत ना मग आपल्याला एक वर्षाचं. ‌
नाही मला वाटलं पैसान भेटीती इथे बाजूले.
आहो पैसे देतात नव्ह ते. वीस वीस पर्यंत अठरा वीस.
हम्म. तेच म्हणलं पुणे नाहीतर नागपूर पाहू.
हा पुण्याला पाहिलं बोलतोय, चांगल्या कंपनी आहेत पुण्याला.
पुण्याले पाहिल बोलतोय, पण पुण्याला खर्च पण तेवढाच आहे ना.
हम्म बराबर आहे. वीस मधले पंधरा तर तिकडेच लागतील.
हम्म कसं धावपळीच शहर आहे म्हणलं ते.
पुणे म्हणजे खर्चच आहे.
हम्म तेज्यापेक्षा नागपूर कस राहिल?
नागपूरला हि सारखच आहे नागपूर लय मोठं हंय.
नागपूर डेवलप वाटते जरा.
खर्च पण आहेच म्हणा नागपुरेले पण.
हम्म.
फक्त जरा छपरी लोक राहतात तिकडं.
असणार.
हम्म.
तिकडे पालपुरते
हो मेट्रो पण आहे दोन शहरात
कसं बिल गेट्स पनण आलता तिथं.
त्याला काय कामधंदे आपलाच माणुसं आहेे
म्हणून म्हणलं. तिथे चाहाच्या टपरीवर जरी काम भेटलं त्या
तिथं इंटरव्ह्यू पहाय लागेल नाही तर डॉलीभाईंकड.
हम्म. दूध ईकायले रहाय लागन‌.
हो दूध विकलं तरी चांगला खर्च निघून जातील.
माझ्या समोर ‌एक थैली हे
काय आहे?
थैली
हाव मले पण दिसाय लागली. असं
छत्रपती संभाजी नगर नाव हे तेचा.
असंल एखानद्या दवाखान्याची.
नाही कृषीची आहे पूर
तू रेहर
नारायणपूर शिवार वाळूज, तालुका गंगापूर.
वाळूजले कंपनीची दिसाय लागली म्हण ती.
हम्म. ती एरिया ओळखीचं असेल का तुमच्या?
ओ हो ज आहे न ओळखीचा.
असं काय मग तिथू सांगितली असती थैली जर. कमी सस्ती पडली असती आपली.
ते घेतली असती पण, कसं कंपनीत एंट्री नसती दिली त्यान.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
अहो बाहेरचेल नाही जाऊ देत ते. काम करणाऱ्याला जाऊ
हम्म काम करणारे पण मागितली अस एखादी थैली.
हं तसं चाललं असतं म्हणा.
पण ते कसं होलसेलमध्ये भेटतात ती.
असं होय?
आमचं झाड लई सुकाय लागल हो.
काय म्हटलं?
आमचं झाड सुकाय लागल कसं काय?
असं हो. असं हा पाण्याच्या मेळ नाही सध्या काही.
तेच म्हणलं पाणी गायपच झालं वाटते आता.
पंधरा तारखेच्या नंतर सांगितलं म्हणे पंधरा तारखेपासून
ते आपली ट्रीप कॅन्सल दिसाय लागली म्हणून.
आता काय सांगाव पण पंधरा तारी तारखीचा पंजाब डकनं सांगितलं इशारा दिला तसा.
कायचा पंजाब डक ड्यूप्लिकेट माणूस हाय ते. हेकाय समजत नाही, काय नाही
अंदाज दिला म्हणल्यावर
रोज रोजं युट्यूबवर लाईव्ह येते. उद्या पाणी पडते म्हणत पण काय पडतच नाही.
आता समजेलच ना पंधरा तारखेपासून आपल्या
हं हाव युट्यूबवर लाईव्ह त्यानं हे घेतलं जशी घेतली.
हाव पोराला गिफ्ट दिली त्यानं.
कोणच्या तेच्या का?
हाव.
हं. चांगली गोष्ट आहे मग.
चांगला पैसा हाय आता त्याच्याकडं.
हं प्रिडिक्शन जरा जोडपच ऍक्युरेट राहत तेच्या.
हम्म. हाव आता काय शेतकरी लोक करा
हम्म. बाकी डेट काय?
ह
वाजी लियस.
कसं टाइमावर आलं की मग कॅन्सल करता येत ते.
पार्ट टाइम आहे ना.
हम् . अजून दवन पैसे पाठवले नाय बाकीचे दिसेना राहिले.
आणि तुम्ही पाठवले मग गुलू तर गुलु सेम आहे. हम्म त्याचं का मुड गेलाय का काय माहित.
गेला असेल.
हम्म.
तीन, चार, पांच, सहा, सात, आठ बराबर आठच जणे आहेत.
आ ठेवले का?
खूप दूर याव लागेन हो.
हे एकच आठ, नऊ जण यायचे समजा.
हम्म गोपा गोपालदा तर रिलास पाठव लागला हो.
गुपूरगस
हाव तू नाही का ग्रुपवर?
कोणत्या बुलशीत वर गावं पित
केरला केरला.
हम्म.
काय आता कॉल लावाचा लागेल का माझ्याकडून?
कुल्ली बोलचं
इकडून
कोण आले?
तुला ही
पंधरा मिनटात दहा पंधरा मिनटात.
हम्म.
इतळ्या लोकं कष्ट करायला आताच लावला मी.
ग्रूपवरती आणते कोणता स्वप्नील आहे बघ फोन अ फ्रेंड टाक्स लवकर कमप्लीट करून घ्याल ज्यांना असाईन झाली त्यांनी.
हम् ते चालते करून टाका उदया.
हाव करायला लागेल दिवसभर.